हॅलो.
हॅलो. हॅलो. आवाज येतोय? हॅलो.
बोला की.
हम्म. बोल. हॅलो. हॅलो.
हॅलो.
होनच. तुम्ही? हॅलो.
होय. जेऊनच बसलोय.
आवाज येतोय?
आवाज येतोय. बोला. नुसत हॅलो, हॅलोच करताय तुम्ही सारखं.
आवाजच येत येत नाही तुमचा.
मला येतोय आवाज.
जाणा.
होय प
अच्छा.
हे करायलाय.
आम्ही काय बाळाला घेऊन बसलोय.
हम्म. काय धर धरलाय काय.
होय. झोप नाही झाली पुर्ण.
हॅलो.
हॅलो.
आवाज यायचा मध्येच गायब झाला. म्हणून म्हटलं झोपला काय.
हम लेट आवाज येतोय. हॅलो. ओ.
आवाजच येत नाहीय काय.
चालु आहे. फ्रीज बंद केले. हॅलो.
हॅलो.
तेवढा बर्फ नको खाऊस. हॅलो.
फोन करतो की.
मुलगा हा.
ऐकत नाही. बाबाचा मार कमी पडले त्याला. नाही.
होय काय?
नाही
आज झोपवायला मारे च ना.
रातभर जागरनच असतंय. तो असतो झोपायला.
चांगलंय कि मग.
मग काय करायचं?
लाईफला
नऊ वाजता झोप्यात उठ ते दहा वाजता, हो आता उद्या आहे कि शाळा.
उद्यापासून आहे काय?
होय.
त्याला कुठं तिंथंच घाटलंय?
होय
हम्म हम् कुणाच्या आहे त्या तिथे, त्या निलेंच्या?
हा निले. चांगले आहे शाळा. पोरांकडे लक्ष पण देतात, हम्म.
हम्म स्टाप पण
कोण्या ऐकतीत होय स्टाप
तिथं, आमचं नाही हाय कोण. ओळखीचे आहेत ते.
हम हा हा.
म्हणजे ऐकलंय शाळेबद्दल तसं.
हा हा. ना आणि काय तुम्ही इकडे गावी कधी आलात?
गावी सकाळी.
सकाळी आलात ना, या आधी कुठे होतात तुम्ही राहायला?
सकाळी आलोय. या आधी आम्ही होतो, याला पंढरपूरला.
पंढरपूरला?
हम्म.
कोरोली लांब
आमची बदली होईल तसं आम्हाला फिरायला लागतं इकडं तिकडं.
होय काय? चांगलंय चांगलंय.
मग आणि आणि काय नाय, आता पंढरपूरला या वेळी वारीला दत्तची वारी मिलत्याय. या वर्ष वारी नही यार.
हा हा क- -.
आतइ इक इकडं आल्यामुळं.
जाऊन यायचं ना मग. आधी -मध्यी
नाही पोरं लहान आहे, कुठं पावसाळ्यात जाऊ रे येत नाही ना, मं आदी -मधीच जाऊन यायला लगणार.
हा, आणि काय?
गेलं की मग अक्कलकोट होय आता घरातच आहे की.
हम्म, आत्ता ड्युटी नसते कोणी कडं?
आता कुठंली रात्रीची ड्युटी लावतील?
नाही दिवस, दिवसाची घरीच आस
दिवसाची त कि इथंच आहे आता, इथंच आलो आहे.
हा-हा हिथंच चालू ये.
इकडेच घेतले ट्रान्स्
हम्, हं, हम्म, हम्.
तुम्ही आधी कोणीकडे तरी होतं ना बाहेर?
कुणी कडं?
काय मला आता ते नाव पण आठवना झाले. पण तिकडं बघायला छान होतं.
चांदोली ला? हम्म, छान आहे तिकडं, मस्त आहे वातावरण.
तिकडं जातायं की नाही कधी?
तिकडं असंच कधीतरी आधीमधी मित्रांची वगैरे भेट घ्यायची. हम्, तिथं होय तिथं नॅशनल पार्क आहे.
हम्म,
व्याघ्र प्रकल्प आहे, परत चांदोली डॅम आहे. धाबधबे हेत बरेचसे इकडं-तिकडं. चांगलं नेचर आहे उलट. मस्त एकदम, प्रदूषण विरहित सगळं वातावरण आहे तिकडं. तिकडं पोरांचाबब शि-हहहह शोक्षण हि बारीक सारीक गो-ष्टी नाहीत अवे्लेबल होत ना
हा- हा. म्हणजे पूर्ण डोंगराळ भाग आहे काय,?.
ठीह
हा,
रेंज नाही, एक्झाम पण नाहि येतं पण हे नाहीये काय म्हणतात त्याला? अ वाहवतुक प्रॉब्लेम आहे, परत मेडिकल इमर्जन्सी काय असेल तर मग कराड, कोल्हापूर शिवाय पर्याय नाही आहे.
हम्म,
जास्ली कराडला सगळं तिकडं हे होतत नाही जर काही इमर्जन्सी असेल तर, कराड लांब ये तिथून तस म्हटलं तर नाही म्हणलं तर, सत्तर -ऐंशी किलोमीटर तो पडत असलं पन्नास-साठ तरी, हं, हु, हम्मम्.
गाड्या नाहीत, काय नाही.
कोल्हा हम गाड्या म्हणजे ज्याची गाडी आहे त्याच ठीक आहे पण ज्याची गाडी वगैरे नसेल त्यांना मग वडाप न आ वस्तीत छोट गाव हाय ते असं पण मोठं नाही हाय. पंधरा, वीस हजार असतील माझ्या मते दहा, पंधरा हजार लोकसंख्या आसंल. जवळपास गाव आहेत छोटी, छोटी तिथं
हम हम म्हणजे फिरण्यासारखं तरी आहे ना तिकडं
हा मग तेच ना फिरण्यासारखं आहे तिथं भरपूर सगळं बारीक, सारीक गावं आहेत एकदम अशी म्हणजे शेतावर अवलंब बून आणि तिथली सगळी लोकं बऱ्यापैकी मुंबईला शिफ्ट झालेल म्हणजे नोकरीसाठी गेली.
हा हा
शाळा आहे तिथं दहावी, बारावी हो आहेत ठराविक मित्र तिथं, मग कधीतरी काही कार्यक्रम असेल किंवा काय असेल तर, जाऊन येतो कधीतरी
हम्म हम् चांगलं
चांगलं हाय तिथं, धरण पण हाय मोठं, मातीचं धरण हाय. हम्म बघायला सारखं.
म ते डेंजर च हाय की ओ.
डेंजर काय हाय तिथं हे असतं मातीचं हाय म्हणजे ग हे हाय तेला काय ते इंजिनिअरिंग आहे ना ते तसं
हम्म हम्म हम्म तिथं काहीतरी भूकंपाचे पण हे होत होते ना आधी?
भूकंप, आजून पण होतात तिकडं भूकंप.
आजून?
कोयना ह परत तिलारी, बिलारी हे सगळं परत तिकडं भूकंपाचं आहेत. तिथे तिथं भूकंप होऊ राहतात.
होय काय.
आता तर व्या वाघ पण सोडलेत आणून. चंदा, तारा कोयनेत सोडले, पण ते नाही म्हटले तर हम्म आधी पण वाघ हुत एवढं नव्हत दिसून येत आ ता भरपूर वाघ दिसतात.
हम्म
ते व्याघ्र प्रकल्प मोठा कराय लागलेत ना आता, सह्याद्री वाले हा मग तसं ते फिरायला जाणाऱ्यांसाठी कधीतरी चांगलं वाटतंय ते, पण तिथल्या लोकल प लोकांसाठी ते तसं रिस्की हाय.
हा
मग त्यानंतर डायरेक्ट तुम्ही गावीच आलात
नाही त्याच्यानंतर वारणेला होतो वारणेतलं पंढरपूर पंढरप परतन कोल्हापूर कोल्हापूरातन परत इकडं
अच्छा अच्छा
हम्म
आता इकडं तरी चांगलं आहे का
इकडं पण तसंच आहे, इकडं पण जंगल आहे पण एवढं वाघ बी स्पॉटिंग एवढं होत नाही म्हणजे होतय पण कोर झोन मध्ये आपण आणि इथं कसं कोल्हा पूर गोवा महामार्ग आहे ना त्यामुळे वाहत तूक आहे बऱ्यापैकी चांगली दळणवळणाची सोय आहे इकडं आणि इथून म्हणजे बा मेडिकल इमर्जन्सीचा वगैरे असं काही प्रॉब्लेम येत नाही तेवढा तिथल्या सारखा
हे बरं आहे तिथल्यापेक्षा
हा हे डेव्हलप आहे ना ते एवढं डेव्हलप नाही आहे तिकडं
हा हा
इथं गोवा हायवे लागल्यामुळे बाकीचं सगळं दळण वळणच
कॉल करते मी परत हा बाय